हॅलो हॅलो! आवाज येतोय काय हा आवाज येतोय तुला?
हा य- हो येतोय तुला येतोय का?
हो येतोय येतोय, मला पण आवाज येतोय.
हा हा हा.
चहा घेतले, हो माझा पण झाला.
हम्म,
बरं बा -बाकी काय चाललंय कशी आहेस?
मस्त तू?
मी पण मस्त चल ना, पाऊस -प हॅलो! चल ना पावसात. ळा चालू झालाय, ट्रिप ला जाऊया कुठंतरी?
कुठे जायचं?
जाऊया धबधबा वगैरे बघायला.
हो चालेल की, इकडचा बघितलीयस का तू?
अ हो आणि इकडं जाऊया ना नवीन आता कुठला?
बरकी माहितय का?
अ नाही गं कुठे आहे तो?
बर्की वॉटरफॉल तिकडे पण आहे, मला पण एवढं माहित नाही इकडेच आहे. पडतय.
अ पण आपण इकडे आता नवीन झालेत ना, ते सात हॅलो! नवीन आता चालू आहेत ना. ते सात धबधबे तिकडे जाऊया, का फिरायला आपण?
कोणता गं मला माहि -माहित नाही.
अ इकडे कुठले तरी सात धबधेबे आपले चालू आहेत की, मला पण नाही ट्रेंडिंग हँलो! ऐकू येत नाही का तुला आवाज?
हा हा हा, बोल ऐकते.
आवाज येतोय ना, हा ते धबधबे एका ठिकाणी सात आहेत ना, धबधबे.
हा मला नाही माहितच नाही, म्हणून म्हटलं हा हा.
हां म ते इकडे आहेत आपलं गारगोटी साईड ला आहेत वाटत भोवतेक हां बघ तुझ्या मैत्रिणी तयार झाल्या तरी कोणतरी
जाऊयात ना मग कधी वनडे
हां बघूया हो सकाळी लवकर जाऊया आपण. सहा वाजता वगैरे निघूया घरातून हो छान वाटतय. हो गेलेले की
कुठलं कुठ गेली होतीस? होय हां हां. मी इकड हल्लेश्वर वगैरे गेले होते
हा आम्ही आंबोलीला गेलेलो
हा बोली पण छान आहे ना
हो आंबोली पण आता चालू झाला नसेल ना अजून पाऊस नाही तिकडे जास्त पाऊस लागतो ना मग चालू होतो
हा ब मी
अ जास्त पाऊस झाला की मग चालू होतो ना
होतोय हा
अ आणि तिकडं कसं खूप गर्दी पण खूप असते तिकडं
हस् होय हो
हा आणि पार्किंगची पण व्यवस्था एवढी नाहीे ना तिकड कारण तो घाट सेक्शन आहे त्यामु हा घाट आहे ना तिथं
हा त्यामु
त्यामुळे पार्किंग होत नाही तिथं आपण चांगलं इकड म्हणजे आऊट बाहेरच्या साईड ला जाऊया ना हा बघ तुझ्या मैत्रिणी वगैरे येतात का आणि कोण त माझ्याकड माझ्या एक मैत्रिणी आहे आपण मोठी गाडी करूया वीस सीटर आणि मग जाऊया
चालेल की हो जाऊयात काहीतरी मग जवळपास दुसरं काही असेल तर मग हा
हा चालेल की तुझ्या एक चार पाच मैत्रिणी माझ्या एक चार पाच मैत्रिणी असं
चालेल ना तस होय होय छान वाटेल सगळे गेल्यानंतर सोबत
हो सगळ्यांना मग मस्त एन्जॉय करून येऊया
होय एक दिवस वॉटरफॉल ला तशी मज्जा येतेच तरी पण
हो पण नॅचरल वॉटर पार्क ते नॅचरलच ना धबधबा नच च ना वॉटर पार्क मध्ये हो ह्या मनतेमध्येध्ये पाऊस चालू झाला की जाऊया परत हॅलो हॅलो
हॅलो
आता पाऊस थोडा कमी आहे ना आताठ
होय चालेल ना जाऊय की जाऊया जाऊया गोकाकता बघितलेस का
गोकाॉकचा नाही बघितला मी
नाही काय हम्म तो पण छान आहे खूप हो मस्त आहे बघायला छान आहे पण जास्त पाणी असेल ना त्यावेळी सोडत नाहीत ना तिकड ते पुलावरून वगैरे मग ते ज्यावेळी जर अस थोडं हे असतं त्यावेळी गेलेलं बतं
पण एका पण एका दिवसात जाऊन यायचं होत काय
एका दिवसात होतय की होते होते
हा मग चालेल तस एका दिवसात बघूया माझ्या मैत्रिणी काय म्हणतात
पण आहे हा ब तुला कुठला आणि ते म्हणतेस ना ते बघ बघूयात चालेल की
हा म्हणजे कसं जरा आता हे हे झाले ना पण जे काय पावसाळा चालू झालाय म्हटल्या अ वॉटरफॉल शिवाय दुसरीकडे जातच येत आपल्याला धबधब्याशिवाय होय त्यामु धबधबा बघायला जाऊया आपण
बघूया आणि कुठले नवीन काय असतील तर मग बघूया त्या ठिकाणी जाऊयात मग जवळपास वगैरे हम्म कारण का आपल्याला हा
जवळ असलेलं बघूया ना आपण म्हणजे आपल्याला जाऊन यायला पण होईल हा मुलाना सोडून जाऊ.
होय त्यांना घेऊन गेले की मग त्यांच्यात होय.
आपण फक्त मैत्रणी मैत्रीणी एन्जॉय करायला जाऊया.
करायला होय होय तसच जाऊयात होय मग त्याशिवाय त्या वॉटरफॉलची मजा येणार नाही.
होय शेवटी मैत्रिणी मै मैत्रीणी मैत्रीण जाणं वेग परत फॅमिली सोबत जाणं वेगळं पडते नाही.
वेगळां असते होय.
फॅमिली सोबत गेलं की सगळं नियम अटी असतात जास्त तिकडे जाऊ नका तिकडे जाऊ नका. हा ते घरातले तिकड जाऊ नका पडशील हा पडशील तिकड जाऊ नकोस पडशील असं असतंय ना, फ्रेंड्स मध्ये नाही मस्ती मजा
्य होय स
मस्ती मजा करता येते. हा पण तसं फॅमिली सोबत करता येत नाही ना आपल्याला फॅमिली सोबत गेले की फक्त सगळं हा त्यां तस हे करायला लागते फॉलो करायला लागते. ते नियम अट फॉलो कराला लागतात सगळ्या हो बघ आपण रविवारच रविवारचच करूया जायचं.
हॅलो,
कारण रविवारी कसे सगळे घरी असतात सुट्टी असते.
हॅलो आवा आवाज कट होतोय जरा
हॅलो हा बोलकी,
हॅलो
नाही आहे की मी रेंज मध्ये येतो आहे का रेंज मध्ये
हॅलो
हॅलो रेंज मध्ये आहेस काय?
हॅलो,
हा रेंज मध्ये आहेच काय मण हॅलो हॅलो,
हॅलो
हा रेंज मध्ये आहेच काय म्हटलं रेंज नाही काय तुला
हॅलो,
हॅलो रेंज मध्ये नाही.
हा आला आवाज आता आला आवाज मग तिकडून येत नव्हत हम् इकडेले खूप इशू आहे.
होय तूझा यायला की मला तुझा यायला.
हम् बस कुठे माहीत असेल तर बघ मग तुला
अ बघूया की आणि हा बघताय जवळपास कुठला आहे आणि हॅलो हा आवाज येत नाही आहे तुला- हॅलो, हॅलो बोल की, हॅलो हॅलो हॅलो हॅलो त बोल तुझा आवाज येत नाही ग हॅलो हॅलो